हा
हॅलो रोजा
हा बोला
नाव आहेत
हा असू असू, हा येत आहे.
ह ठीक आहे, अ स्वयंपाक वगैरे आवरला?
हो आवरला आत्ताच आवरला.
काय करायला लागलेस, होय झालं माझं पण
काही नाही मुलांचा अभ्यास चालूय
हम्म हम.
हम्.
आज सब सेंटरमध्ये मिटिंग घेतली आमची.
व्हय कशाबद्दल?
आभा कार्डचा आढावा परत एनसी कमी झाल्यात ना या वेळेला
होय?
हम् डबल सर्वे लावणार आहेत वाट त, म्हणजे दुसऱ्या सब सेंटरच्या आमच्या सब सेंटरला बोलून त्यांना सर्वे करायला लावणार आहेत.
म्हणजे एन सी साठी वगैरे
एनसी साठी आणि आमच्याकडून लेखी घेतलंय की आमच्या भागात आम्ही कॉन्फिडंट आहे की कोणसुद्धा एनसी नाही आहेत.
हा तुम्ही पात तुम्ही पात्र जोडप्या अ म्हणजे पात्रजोडप्यांची वई आहे की नाही त्यावर सह्या घेताय मंथली तुम्ही?
मग त्यानुसार तुम्हाला कन्फर्म होतातच
हा पण त्यांना अ म्हणजे आमच्या सब सेंटरला फक्त सव्वीस टक्के काम झालंय ह्या महिन्यात. एवढ्या एएनसी कमी झाल्यात मग त्यांना रिव्हेरीफाय करायचंय सगळं कसं काय म्हणजे? आशांचं भागात लक्ष आहे का नाही त्याच्यासाठी ते
मग तुमच्या आशा किती आहेत टोटल?
चौदा अशा
चौदा म्हणजे चौदा जणीं मध्ये फक्त सव्वीस आणि तुमचं टार्गेट कितीच?
टार्गेट आमचं बावन्न
बावन्न? चौदा आशा मध्ये बावन्न? व व महिन्याच? मंथली विचारते
मंथलीच कि दोन किंवा तीन कंपल्सरी पाहिजेत.
हा हा हा.
पण नाहीच आहे असं मग कसं केलंय अम् त्यामध्ये पण सगळ्यांचं काय मत आहे की प्रेग्नेन्सी कन्सिव होत नाहीत किंवा अस आम्हाला राहिल म्हणजे प्रेग्नेन्सी कन्सिव झाली तरी सांगत नाहीत असं मग आता आम्ही लेखी देणार की, नाहीच बाबा आमच्या खरोखरच नाही आहेत मग दुसऱ्या उपकेंद्राच्या आशांना प्रत्येकी वीस वीस घरं देणार आणि त्या वीस घरांमध्ये त्या अशा म्हणजे फिरून बघणार.
हा.
आणि मग समजा बाय चान्स मिळाली एनसी तर मग त्या आशावर ऍक्शन काय असेल ते घेणार, जि मेन आशा त्या भागात आहे त्याच्यावर
हम्. नाही परंतु म्हणजे वीस पंधरा मध्ये सव्वीस होऊ शकते ना? प्रत्येक वेळी असं
पण प्रत्येक वेळेला नाही ह्याच महिन्यात आमचं तसं झालंय
हम् हम
का आणि कसं आहे आ
फिरती वगैरे कमी झाल्या असं त्यांचं मत असणार आहे त्यामुळे त्यांनी ते तस निर्णय घेतलाय
हा पावसामुळे झालीचणार फिरती कमी नाही असं नाही आणि कसं प्रत्येकांचा भाग असा म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्थायिक स्थ ह्याच्यातच आहे ना राहत्याला कॉलनीमध्येच वगैरे आहे मग जरी पाऊस असला हा जरी पाऊस असला तरी फिरती करायला काय हरकत आहे असं म्हणजे यसय लोकांचं मत आहे
आहे आता एक झालं की एक आता मागच्या महिन्यात आता या महिन्यात आभा कडचं चालय ते प शंभर टक्केपर्यंत पूर्ण ऐंशी टक्के कम झालं पाहिजे असं आमच्या पण पी एसीला ला सांगायच सारख मॅडम रोज कॉल करतात रोजचा रिपोर्ट डेली घेतात नाही जर कोणी तर दिला नसला तर त्यांना कॉल करून विचारतात आजचे आबा किती काढले सांगा
हम
या प्र्रमाणे रिपोर्टिंग झाचालंय आणि मग हच्या्या. अ फिशरवन मुलींची सभा वगैरे.
किशोरबाईन मुलींची सभा काय होतच असत्या अ म्हणजे प्रत्येक जण असं कोण कोण भागात घेतय किंवा कोण? आपल्या ह्याच्यात अ शाळेमध्ये वगैरे जाऊन घेतय आता माझ्या भागात शाळा नाही. मग मी माझ्या जेवढ्या किशोर मयन मुले आहेत त्यातल्या सगळ्याच येतात असं नाही. एक पन्नास टक्के येतात सभेसाठी मल्याण. तर त्यांना माहिती देणं स्वच्छतेविषयी किंवा आहाराविषयी
म्हणजे प्रत्येक वेळी एका मद्यावर वेगळी अ
हा वे वेगवेगळ्या टॉपिक वर बोललं जाते.
हा हा.
मग कधी कधी मी घेतोय कधी कधी. मॅडमांना सीएच्या मॅडमांना बोलून.
हा हाय परंतु ते द्यायलाच लागते माहिती म्हणजे त्यामुळं का नाही.
हा
त्यांना पण फायदा होतोय ना त्याप्रमाणे.
हम् आणि आता कसं थोडंफार म्हणजे. पुढं त्यांच्या पुढच्या भविष्यात त्यांना उपयोगी पडेल असं डायग्राम. टाईप मध्ये पण दाखवा असं सांगितलंय
हा हा म्हणजे म्हणजे मी पण मध्ये घेतलं होत ते म्हणजे आपण शिक्षणाची म्हणजे कसं कोणतं करिअर निवड वगैरे या. पद्धतीने पण घ घ्यायचे विषय हा त्याबद्दल पण आजार वगैरे तर आपण काय सांगतोय मग ते उज्जवल भविष्य करियर म आप कोणत क्ेत्र निवडायच आपल्यालाण. द्याय जातसं आहे त्याबद्दल पण सांगितलं होतं म्हणजे महिन्यानुसार बदलतंय.
हा आता जरा आतिसारचा पंधरावा वगैरे पंधरावडा वगैरे चालू आहे ना.
हा अतिसार हा अतिसाराविषयी माहिती वगैरे. ते भ या चेंडीला ते
हायजीन वगैरे सगळं सांगितलं ह्या वेळेला.
हम्म पावसामुळ म्हणजे अगोदरच. जनजागृती केली तर परत जास्त त्रास होत नाही ना.
हम्म आणि सतर्क राहतात ना लोक.
होय.
थोडंफार त्यांच्या नॉलेजमध्येध्ये भर पडत गेली की. त्यांना योग्य तो मार्ग मिळतोय बाबा आपण कसं वागायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे.
हम्म.
मीटिंग. किशोरी बईन मीटिंग घेतली व ए एनसी घेतली स्कंदा मातांचा परत विषय असत. तहीच.
संधा मातचे काही महिन्याला चार सभा झाल्याच पाहिजे.
ते कंपल्सरीच केलंय पण. टॉपिक पण वेगवेगळे घेऊनच घ्यायला पाहिजे.
हा टॉपिक म्हणजे कस. ते बाळ जन्मल्यापासून बाळाची काळजी मग त्या कधी त्यांचा आहार आला किंवा गरोदर मातेचा आहार मग गरोदर मातेचे काळजी मग त्यामध्ये धोक्याची लक्षणे वगैरे असे वेगवेगळे. प ते भरपूर बोलता येत त्यावर पण मग बाळाच ल लसीकरण आलं मग त्याचे लसीकरणाचे फायदे.
लसीकरणाचे संदेश आले त्यामध्ये
हा म्हणजे सगळंच होते का ह्याला एक एक मुद्दा निवडला का नाही. मग आपण त्याप्रमाणे सांगू शकतोय.
स्तंनदा मात. त्यांच्या मीटिंगमध्ये वेगवेगळं होतय पण पण काही माता येतात काही नाही.
हा ते प्रत्येक वेळी येतातच असं नाही पण प्रत्येक वेळी नवीन हा म्हणजे न नवीन बोलवायच्या त्या म त्या नाही आल्या त दुसऱ्या अस पण बोलउन घ्यायच. म्हणजे नवीन नवीन बायकांना पण त्याबद्दल माहिती झाली पाहिजे ना.
हा आणि जेवढी माहिती पोहोचत जेवढी जनजागृती होत तेवढं आपल्यासाठी बरं आहे. म्हणजे प्रत्येक फिरतीला सांगत बससायची काही गरज नाही कारण मिीटिंगमध्येध्ये सगळे विषय होऊन जातात.
होय होय विचारतात पण नाही ते म कसं काय वगैरे आणि नाही सुरुवातीला जर असे चांगल्या प्रकारे माहिती सांगितली की नाही. दुसऱ्यांदा मग ऐकण्यासाठी येतात. बायका पण म्हणजे उत्स्फूर्त पण येणाऱ्या पण असतात पण काही लाहान मुलं असल्यामुळे कोणाला यायला जमत नाही कोणाचं काही कोणाचं काही असे कारण असत
ह मॅडमांना आज काहीतरी नवीन सांगायचं असेल असं उत्सुकता राहते त्यांच्यामध्ये
हम्म आणि विचारतत आपण नाही दिसलो तरी कधी तर जास्त दिवसांनी गेलं तर खूप दिवसांनी भेटला वगैरे विचारून आणखी काय असेल तर माहिती विचारून घेत
त्या लोकांसोबत आपलं एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालंय आता.
हा हा म्हणजे विचारतात नाही दिसलं तरी पण त्यांना करमत नाही असलही दिवसांनी दिस आपला मॅडम लइ दिवसानी आले असं म्हणतात नाही.
हम् ठराविक अस. त्यांच्या मनामध्ये आपण घरच केलंय असलं आपलं काम आहे.
होय.
फोन करून बोलवणारी पण आहेत भरपूर.
होय होय बोलवतात मला पण भागातून फोन येतात स्वतः सांगतात. ए एन सस ला तरी स्वतः सांगतात. नंतर एच बी वाय सी वगैरे. वजनं वगैरे घ्यायला आपण वारंवार जातो शाळेत वगैरे सभा होतात मिटिंग लसीकरणाला भेट होते.
हा.
हम्म.
भेटणं पण महत्त्वाचं आहे कारण भेटल्यानंतर तरच त्यांच्यातला आपुलकीेपण आपल्याला लक्षात येतोय.
होय आणि कसं आहे बोलण्यासारखं म्हणजे आपण चालत फिरत आपल्या कामाबरोबर बोलणं होत अस त्यामुळे म कधी वेळ जातय कळत नाही काम पण होऊन जाते आणि वेळ पण निघून जातय.
त्यांच्यासमोर नातं पण एक बनतय.
होय आणि ओळखी झाल्यावर नाही आपआप माहिती देतात ना पटपट.
हम्म.
हम्म.
आता मला सकाळी मिळाली एक बारा आठवड्याच्या आतली एन सी.
हा लगेच ऑन दिली ना.
लगे आजच दिली म्हणजे लगेच अ आज आजच्या तारखेला दहा आठवडे पूर्ण झाले म्हणजे बारा आठवड्याच्या आधी देऊन रिकामी झालो आज मीटिंग होती त्याच वेळेला देऊन ए एन एम ला दिली.
हा लवकर दिली की नाही मग आपल्याला पण बरं पडतंय ना.
हम्म काय असेल ते माहिती आहे परत त्यांना देता येते डोस
हा म्हणजे कसं असते आप पण दहा आठवड्याच्या आत दिली तरी बारा आठवड्याच्या आत म्हणजे ऑनलाईन पण व्हायला पाहिजे ना त्याला पण वेळ जातोय
त्यामुळे जरा लवकर द्यायला आप पण जास्त दहा आठवडपर्यंत पण वाट बघायची नाही समजा लईच इमर्जन्सी आ एकदम आपल्याला बारा आठवडे पूर्ण होत आल्या त्यांनी भेटली. तर मग त्यावेळी आपण ना मना सांगायचं फोन करून की आता म्हणजे तीन महिने पूर्ण व्हायला आलेत त्यांनी फक्त लवकर सांगितलं नाही किंवा काही जे काय असेल ते सांगून लगेच त्यांचं ऑनलाईन करून घ्याय
आणि लेट जरी हा लेट जरी झालं तर पण वन पेज नोट घे त्यांच्याकडून घ्यायला सांगितले.
हा म्हणून आपणच, सतर्क राहायच. ठीक आहे चालेल मग ठेवू
ठीक आहे ओके.